हॅलो.
हॅलो, हा रिंग नाही ऐकू आली मला. डायरेक्ट हॅलोचाच आवाज आला तुमचा.
होता ना, मीच रिसीव केला कॉल.
अच्छा.
हम्.
बाकी सणावारीची झाली का तयारी
चालू आहे ना.
बाकी तुम्ही अजून काय बनवता वगैरे जसं काही अ क्रृशा वगैरे जसं.
काय काय?
असं म्हणजे काही छंद म्हणून काही बनवता का बघ. तर ते पाईप क्लिनर ची पण फुलं आली आहेत ना नवीन
हो.
ते पण बनवता का असं
हो नाही नाही ते काही नाही बनवत
अच्छा मी बनवते रांगोळी मॅट वगैरे
हो रांगोळी मेट वगैरे म्हणजे आवडतं मला बनवायला पण नाही बनवत मी
अच्छा
हम् ह
बरोबर
ब्लाऊज वरती आरी वर्क तेंन
हो
येत मला करता
अच्छा ते आता गव्हर्मेंटचा कोर्स होत त्यात केलं का तुम्ही
हो नाही नाही इथे इथेच केलेलं आहे मी म्हणजे असं. अ टाईम असतो ना त्याच्यामुळे म मोबाईल वरती बघून असं करत राहायचं.
नाही ते गव्हर्नमेंटचे पण कोर्स असतात ना काही पंधरा दिवस वरे फ्री असतात पार्लर चे अशे नी डिझायनिंग चे मला वाटलं त्यात केलं का काय
नाही नाही ते गावात पण येत तसे आमच्या भरपूर अे वेगवेगळे क्लासेस गावात थोडीच केलेली म्हणजे बॅग हम्म बॅग वगैरे स्टिच करायचं केलेलं आहे
हा हा हा
केकचा पण केलेला आहे
अच्छा अरे वा हा
भरपूर आता एवढंच आलेलंच नाही कुठलाच क्लास प इथून बाहेर नाही जायचा पण प्रॉब्लेमच येतो ना त्यामुळे मग बाहेर कुठे जात
हा बरोबर ते्हा
काय आता मोबाईल मुळ सर्व सोपं झालं मोबाईल वरती बघायचं शिकवून जातं मणस
तेच ना पण मग काही व्यवसाय करायचं म्हटलं की म नाही अवघड होतं म्हणजे मार्केट पण होऊन जात आणि आपल्या इथे घर बसल्या पण काही मिळत नाही असं..
नाही नाही घर बसल्या नाही
हा घर बसल्या असल म्हणजे कसं आपली घरातली कामं करून आपण वेळ रात्री राहून पण करू शकतो ते
हो ना
हम्म आमच्याकडे गणपतीची गाणी सुरु झाली
हो ना भरपूर जल्लोषात सेलिब्रेट करत असतील तुम्ही ना
ह तेच काय
गणपती आमच्या इकडे नसता गणपती
नाही का
नाही आमच्या इकड गोकुळ अष्टमी मी खूप मोठी सेलिब्रेट करतो आम्ही
अच्छा
हम्म
म्हणजे पूर्ण गावातच का का घरी असं म्हणताय अच्छा घरी अच्छा म्हणजे सगळे कृष्ण भक्त आहे का
हो आम्ही कृष्ण भक्तय
अरे वा
हम
मग काय असं काय वेगळं बनवता मग आपल्या दही कालाच असतो फक्त
नाही सर्व कृष्ण महत्वाचे म्हणजे ते एक्कावन भोग असता नाही का
हा हा हा हा
ते सर्व बनवतो आम्ही भरपूर असं डेकोरेशन असत मस्त
हा मग ते काहीतरी हळदी कुंकवाला पण बोलतात ना बायकांना हा मी एक दोन ठिकाणी गेले तिथे बघितलेय म्हणजे असं
हो
म्हणजेव बाकी सण नसतात का तुमच्याकडे म्हणजे फक्त आपलं म्हणजे दिवाळी वगैरे तर असेलच कॉमन असतात बाकी मग कृष्ण जन्म वगैरे
हो कृष्ण जन्म
अरे वा यायला पाहिजे मग तुमच्याकडे एकदा
हो हो या ना नाही
कारण खूप मोठा सोहळा असतो ना तो
हो जन्माष्टमीचा म्हणजे कृष्ण बाप्पाच सर्व ते भूग वगैरे पण बनवतो भरपूर काय काय असत मज्जा येते म्हणजे दिवाळीची कशी आपण आतुरतीने वाट बघतो तशी कृष्ण जन्माष्टमी तुमची आम्ही वाट बघतो
हा
अगदी
छान म्हणजे ते आता आमच्याकडे गौरी वगैरे असतात तर तेव्हा पण असं सगळं दिवाळीचं फराळाचं असतं ना तसं तेव्हा बनवतात ना
हो हो कृष्ण जन्माष्टमी सर्व बनवता दिवाळीला जसं बनवता ना तुझं सर्व पदार्थ
अच्छा
परत आपण बाहेरून पण मिठाई वगैरे म्हणजे पूर्ण हम्म
अरे वा
परत ती ह कृष्ण बाप्पाला सर्वात जास्त ती पंजिरीआवडते किती पंजिरी पण
मग ते इस्कॉन ला वगैरे पण जात असेल ना तुम्ही का नाही
नाही नाही इस्कॉन वगैरे नाही
अच्छा. तिथे पण भरपूर आहे ना कृष्णाचं
हम्म, हम चक्रधर स्वामी हम्म.
हा हा हा
त्यामुळे मग आमच्याकडे फक्त दत्त जयंती आणि
अच्छा दत्त जयंती पण असते का? हा. मग हे पण असेल ना गुरुपौर्णिमा, म्हणजे एक आपण दत्तांना गुरू मानलं‌ वगे
हो गुरूंच पण असतं ना. आपण गुरु केलेला असतो.
हम्म हम्म. म दत्त जयंतीला पण असं काही वेगळं असतं काय, कृष्ण जन्मासारखं? का असं नॉर्मल आपण करतो दत्त जन्म तसच अस
हो, नाही नाही दत्त जयंतीला नॉर्मलच असतं. गावात असतो कार्यक्रम मोठा ना, मग तिथेच जातो आम्ही, दत्त जयंतीला.
हा हा.
तसं कृष्ण जन्माष्टमीला पण असतो, गावात कारीक पण मग आम्ही घरी सेलिब्रेट करतो.
अच्छा.
हम्म
बरोबर. चांगलय चांगलय. अजून काय म?
तुमच्याकडे कुठला सण म्हणजे जास्त आनंदात सेलिब्रेट करता?
आमच्याकडे काय अ गणपती पण असतात, आपले नॉर्मल म्हणजे सगळीकडे असतात तसे. कृष्णजन्म म्हणजे आमच्यात, तुम्ही करता तेवढा नाही करत, दहीहंडी गो पालकाला वगैरे असं असतं.
हम्म हम्म, आणि तुम्ही ते गौरी, गणपती, गौरी पूजन पण करता का? ते गौरी, गणपती गणपतीच हो ना. त्यांचं पण अवघड असतं ना?
हा अवघड म्हणजे आपलं, गौरीला तर काय आपण दिवाळीला फराळाच करतो तसंच करतात.
हम्म
गणपतीला पण दहा दिव दहा दिवसाचा असतो आमच्याकडे.
होय ना.
असं वेगवेगळं, नैवेद्याचे प्रकार वगैरे एक वा तावरणच वेगंळ असतं, मग बाप्पा गेले की फार असं उदास वाट
हो उदास वाटतं, म्हणजे माय‌ मायरी पण असत ना ते. हम्म, तेव्हा मी पण करायची.
हा हा,
नंतर मग गणपती गेले का खूप आस करमत नाही असं.
हो तेच ना, दहा दिवस कशे संपतात ते कळत नाही.
हा,
आता सणवार सुरू झाले की असे पटापट दिवस जातात, मग डिसेंबर पासून फार रटाळ असं वाट त कधी संपतो डिसेंबर.
हो. हो न म डिसेंबर नंतर डायरेक्ट मकर संक्रांतच येते.
हो,
ऑगस्ट मध्येच असतं जास्त सण. मनंतर नसत.
हम्म, नंतर दिवाळी येतेच, ना मस् ऑक्टोबर, नोव्हेंबर दिवाळी असं.
हम्म, दिवाळी घप न असतो.
होय, चालतय.
शहरात तुप, पोल्युशन वगैरे होतं ना.
हा हा
फटाक्यांचं.
हा बरोबर बाकी मग फिरायला वगैरे कुठे गेले एवढ्यात का नाही.
नाही नाही आता सध्या एवढ्यात नाही कुठे गेलेलो.
मे महिन्यात वगैरे जाणं होत असेल ना का शेतीमुळे हालच येत नाही.
नाही जाणं होत पण या्या वर्षी नाही गेलो कुठेच
अच्छा
मुले पण बाहेर गेली होती ना त्यामुळे नाही गेलो आम्ही कुठे
हा आजीकडे वगैरे गेले असतील तिकडे मामाकडे
हो मावाकडे गेले ना ना
राहतात मग तुमच्याशिवाय
हो, राहत ना,, त्यांना खूप आवडतं तिकडे गेल्या का
अच्छा, लहानपणची मुलं वगैरे असतील, आणि मोकळ वातावरण.
नाही, तिथे कोणी नाही, मुले वगैरे, पण मग ते दोघच असत गेले का? पण त्यांना आवडतं तिथे
अरे वा छान आहे.
हम
आजकाल मुलं राहत नाही आईशिवाय कुठे सवय झालेली अस. ना आणि बोलायची पण सवय नसते मग कसं हे करू काय करू.
त्यांना तिथे करमून गेला का मगते इकडे यायचं नाव नाही घेत.
हरे
बणता आमल नाही यायचं.
अच्छा ओके
इथल्यापेक्षा त्यांना तिथे आवडत जास्त
हो का? उलटच चांगलं आहे पण
हम्म
तपासूनच मुलांना सवय होते माझा मुलगा बारावीला आहे.
हो ना
हा सायन्स घेतलेय त्यानी
होा ना
म आता काय त्याचं बारावीचं वर्ष म्हटल्यावर मग हे आहे ते आहे क्लास चालू.
वन
ह तरी मे महिन्यात आम्ही जाऊन आलो चार पाच दिवस
हो ना.
को्हापूर वगैरे केलं आणि मग याला गणपतीपुळे. मग बीच वर वगैरे नेलं होतं मुलांना
हम
थोडस चेंज म्हणजे देवदर्शन पण झालं आणि मजा पण झाली
हम्म
वर्षभर फ्रेश त ते मग अडकलेलीच असते वर्षभर अभ्यासात मग ते रटाळवाण होऊन जातं एकदम
मुलांना पण कंटाळा येतो
हो कॉम्पिटिशन आता एवढी आहे ना त्यामुळे फारच हे होतं अभ्यास म्हणजे फारच
हम्
चालेल हो हो चला करेन मग मी फोन तुम्हाला
हो हो चालेल चालेल
ओके ओके बाय
काय